हॅलो.
हा बोल.
किती करायला? जेऊन झोपलेलो बाई.
झोप मोड केलं वाटत मग.
नाही मम्मी उठ टोल तेच आता बाजरला जायचंय ग.
हा शुक्रवार. ना.
त्यामधला फोन आला.
हा हा, सुट्टीला कुठे गेली नाहीस?
मी बी केलो
हॅलो
जान जाणार होत आणि गेल नाही म
हम्, हम् वहिनी कुठं आहेत
गुजरात
गावाकडेच आहे मी गेलीत होय वहिनी तिकडं हा म्हणजे एक चार दिवस आले हो ह मग एक दोन तीन महिने इथच थांबणार होतीथ न व
थांबणार होतीत खरं दादाला काम आलं मग वहिणी म्हणली कि जातो म्हणली तिकडं मग गेली
थांबली नाहीत होय
नाही, नाही ते पण काम असत ना
तू कधीपासून कम्प्लेट केलीस ह, ह तू कधी कंप्लीट केली सगळे टास्क
मी आज केले बघ हॅलो
कोणा कोणाला लावलेलीस फोन असं
अगं सानिकाला लावलेलो
हम्म
आणि त्यानंतर रामानुजला लावलेलो
त्याला लावलेलीस होय
होय अगं मला काय मला कळलंच नाही ते काय टास्क आहे म त्यानं कंप्लीट केलता
ह, ह
तो म्हणाला की असं, असं कर मग ते हॅलो सानिकाला एक कॉल केलता आणि आमच्या अनुरागला करावा म्हणलं आयफोन आयफोन मध्ये येत नाही.
हूं हूं!
म तिसरा फोन त्यांनला म सानेिक म्हणते की आमचे पप्पा? पप्पाच पण होतं ना त्यांचा फोन साधा. मग साध्या फोन मध्ये किलो मग साने त्यांच्या मामा गेली मामाच गेल्यांतर म मा तिथं मा कॉल लावली.
आग आग
आग फोनच नाहीच, साध फोन असला तरच होत्या ग
हा तेच की त्यांनी प्रोफाईल टास्क जरी नाही केलं, तरी त्यांच्या फोन म पण कार्या इंस्टॉल करून कॉल लाव त चालतय नव.
करायचा आणि फोन करायचा आणि लेक देट केेलीस तर चा तस लगेच ऍप.
चालतय ना म्हणजे इथं आमच्या दिदी त्यांच आहेत ना दोन तीन आहेत.
हा मग कर की कशाला उगच मैत्रीण चालत, चालत उगच मैत्रीला कॉल लावू बसत न नको बई. ते बाघित लई बी त्यांनी केला कॉल दोन, दोन दिवसासाठ लागलंय काय ग कार्यात, करायचं ऑना लिस्ट मला सांग सांग ती हा हा म्हण मी आग केलीच नाही. राहू दे म्हणल, सोडून दिलं मग आज गेल तो डायलिसिस ला. त काके ग काकीला म्हणलं. एक फोन द्या ओ मला जर काम आहे. त्यांचं इनस्टॉल केलं त्यांचं नेट नव्हतं.
मग.
मीच नेट दिलो आणि मग इस केलो. कार्याचा अँप दिलो, आणि ते डिलिट करून टाकलो.
हा हा चालते. तसं केलं तर चालतेय नव्ह मग कस दोन तीन हाईत ग दिदी त्यांच मोबाईल ल.
हा मग झालं की दोन तीन आहीत ना मग. मग काय कर कार्या ऍप इन्स्टॉल कर. आणि म प्रोफाल टास्क पूर्ण कर, प्रोफाल टास्क.. हा म! त्यानंतर एक मी. त्यांचा जो नंबर असतोय कान तो तुझ्या कार्या एप मध्ये घालायचा.
हां
आणि कॉल करायचं दोन मिनिटांनं कट केलीस तरी चालतीस.
बर नाटकच येत ना त्यांना
हां, हा करकी चालतंय त्याला काय होत नाही.
बर बर चालते, तेच म्हटलं विचारावं आणि मगच करावं ते काय ए कळत नाहीये पहिला आपण हान म्हणतोय ते काम करायला आणि नंतर ते घोळ होतय आगं.
माझं प तसच तला आगं, मी झोपत होतं काय सब्मिट झालं. हंओ पहिला चार झाल्यानंतर पाच आणि दे म्हणलंत्, अनेकांना परतानी पास करा म्हणून आलय.
मल त सबमिटच झालतं एक चार. म ते चार कसं होईल गं, म मी ते हेल्प नसते काय हेल्प वरनं केलतो काय गं ते काय म्हणल्यात परत आणि पाच कर म सगळ्यांचं, म आता मी अनेकदा करते झालेल्यांचं ईनागं परत.
संजय अगो बाई अवघडच हाय म्हणायचं की मग हे. त्यानी क्लिअर काम सांगितले तर कणी बरं वाटते.
हां होय, तसं अर्धवट सांगतात अगं.
हो वय, चाल ते घे कट करून बघतो गे काय आय ते.
हां, कट कर तूला आता फॉर्म येतोय.
हां
हां फॉर्म येतोय. हां फॉर्म भर आणि, आणि परत म दुसरा नंबर टाकायचाये ते.
त घे तसं मग.
हां फॉर्म भर, भरली त मला सांगा मी पण ते कॉल कर तो
हां चालतय चालतय सांगतो घ्या.
हां ठेवू काय? अ तू ठेव मी नाही हां ठेव ठेव.
हां-हां-हां
नाहीती झडतीच आय बाई.